हॅलो हॅलो
नमस्कार!
बोला, नमस्कार!
बोल काय सांगते
काय म्हणते तू
काय काय चांगली हे
गावे गावे फेर ते म्हणे आजारी पडून जाशील ना
नाही
आं
काय चाललं मग आज
काही नाही बाळाला दुध पाजते.
असं आहे का किती महिन्याच आहे?
साडे तीन
तब्येत चांगली आहे म बाळाची
हा आज दिवसभरपासून झोपा काढतोय बाळ.
असतय का?
हम्म आता पण झोपतोय दूध पिता पिता झोपलाय तो
हा
हम्म आता मग बघू आता स्वयंपाक करू देतो का झोक्यात टाकून देईन मी आता हो
असय का?
आज मी वरती गेलेली होती ना तर वरती थंडगार वाटत होत मग दिवसभर झोप काढली त्याने
हा वातावरण कस आहे
वातावरण पण थंडगार पण काय पाऊस पडला नाही
नाही का? हम्म इकडं पण थंडगार आहे मी फिरायला आलेली
हम्म कुठे
हो तिकडे दुसरीकडे
हा
हम
तिकड पाऊस पडला का
हा
पाऊस पडला तिकडे
नाही ना अजून पडला नाही वातावरणही फक्त
स्णो
हम्म
वातावरण होतं पण पाऊस का पडत नाही
आमच्याकडे पण नाही वातावरण आहे फक्त
हम तिकड पण थंडग वातावरण झालंय
बाळाला खेळत असेल मग
हा खेळतो पुरक्या वाजतो ह पायलवतो जोर जोराने
बाळ दिसायलाले सुंदर असेल
खूपच मस्त आहे
हो
गोरा गोरा आहे गुठल्या गुटल्या आहे
हम्म डिलव्हरी चांगली झाली का मग
हा अून बारा टाकेंची डिलिवररी झाली
असे का आता तर तेवढं टाके राहत नाही
काय माहितीय आता
हम्म त्यांनी अस कवर केलं मग
आता ते आपल्याला काय समजत आपण शोधत नसतो तो आपण थोडी सांगणार आहे तुम्ही किती टाके टाकताय हम्म हा जो पोंगेला मग टाके दुखता चुळचुड होता ख खाज येत कंबर दुखतो पाट दुखते मनके तळपाय दुखता हा
हा
हॅलो आवाज येत नाही
म्हटलं आवरायला कोणे
मी जावरते कोण राहणारे कपड्यांना बाई लावली
असं आहे का
हम्म म दुसरा महिना ्ासून आवरते मी मला आरामच भेटला नाही
असचछ
हम बारीकच्या बारीक आहे मी
आई वडील असतील ना
हा आई वडील आहेत पण मग काय करायला काही येत नाही तेवढा पुरत तेवढं हम्म
बोलय का
बोोलवता पण मग त्यांचं काय काही ना काही काम राहतं
हा
हम्म
स का
हम्म
हम्म
माझ्या आईचं काय गावाला वगैरे इकडे तिकडे तीन तीन दिवस राहते पण माझ्याकडे मन लागत नाही माझ्या आईचं
असं आहे का
हम्म
हा ते अ गौरी आहे ना तर तिला लिंक पाहिजे टाकून द्यायची तेवढी
हा
हा अून काहीत् मक्कुमान
मला सगळं येतं
नस्त का
हम्म
हम् तुम्हाला शेजारच्या औषध गोळ्या चालू असतील
हा मग
हा
हम्म
ह
रक्तवाढीच्या कॅल्शियमच्या हा
बाळाला ला घेऊन बाहेर जात ति रे
नाही आता थंड वातावरण मध्ये कुठे घेऊ जाऊ त्याला आजारी
हम अस का
हम्म फक्त वरती पुढे असं घेऊन जाते गप्पा मारायला
हा मी पण काय नाही बाहेरगावाला आलेली थोडी फिरायला अस असे थांना बाहेरगावला आलेली
संपाक झाला स्वयंपाक झाला बनवून काय बनवलं
बनवते
हम् माझा तर बाकी स्वयंपाक
हम्म
रोज रोज काय करायचं ते पण समजतले स्वयंपाक
हा हो का शिरा बाजी
मला काय एवढं करायला आता वेळ भेटत नाही याला एकदण सांभाळायला पाहिजे मग करते नाही तरर आधी दरविवारी काही ना काही राहायचंच बनवायचं इडली करू डोसा करू हे करून ते करू बट्टे करू
हम्
हम्म
लहान बाळाचं कस अस असत हम्म
काय गुडगुडी तब्येत होऊन गेली होती आमच्या दोघांची पण आता काय नाही
अससं आहे का हम्म दवाखान्यात जाऊन यक ना
दवख नाहीत जाऊन काय होणार आहे शरीराला आराम नाही येत मग काय तब्येत सुझणार आहे
हम्म आराम पण घ्यायच
डॉक्टर काय सांगेल ते भूकवाडी जाऊ औशध देल भुक तर लागते पण मग टाईम वगैरे बेटाईम वर जेवन मग ते काय लागत ते शरीराला.
हम्म
आता पण वरून आली तर भूक लागून गेली आणि हा रडायला लागला खायला टाइम नव्हता मग घेतला परसाद.
हम्म
ते वरचे पुढच्या मावशीने ते बसलेलं होत मग त्यांच्यासमोर चांगलं वाटतं का ते? त्यांना लाडू देऊन दिला आणि मग मी फरसाण खाऊन घेतला. नाही लाडू काही खाल्ला नाही कारण सकाळी दोन खाल्ल्यामध्ये ते काजू बदामचेे, खारीक, खोबरं.
हम्म कस बण
ते काय मला एवढं माहित नाही माझ्या सासूने बनवून दिले होते.
हम्म
हम्म
कोणी बनवले.
माझ्या सासूने बनवून दिले होते.
सासु आहे का? हां हम्म
मी कधी अजून पाहिलेल नाही लाडू कसे बनवता मोबाईल ला बघावं लागेल मग काय नाही जमून जाईल.
असंय का चिकून घ्यायचं ना मग.
हा आता शिकण्यासाठी कोणाची गरज नाही पडत आता काय मोबाईल मध्ये गन गोष्टी पुढे गेलेल्या आहेत.
बल
हम्म मोबाईल मधून सगळं काही गोष्टी शिक य आता मी तर कधी घरी स्वयंपाक पण नव्हता बनवला. सगळं शिकवून गेली मी माझी आई पण काय म्हणेल. की माझ्या पोरीचा हाताच जेवण आहे असं.
हम्म
हम्म सगळं बनवते मी माझ्या आईपेक्षा अ चांगला स्वयंपाक करायला लागले मी आता.
काय म
हमं
काय अजून मग वातावरण सगळ व्यवस्थित आहे ना स्वयंपाक झाला का मग?
बाकी करेल आता याला झोक्यामध्ये टाकून. बघू आता विचाराव लागेल काय बनवायचं असं?
हा हम्म
जमलं तर दाळ भातच करेल कारण मला कंटाळा येतोय हम्म. आवाज येत नाहीये. जमलं तर डाळ भातच लावेल. हॅलो काय स्वयंपाक काय? थोडस रेंज मध्ये नीघ ना. आधी आधी आधी आवाज बरोबर येत होता आधी ज्या जागेवर होती त्याच जागेवर बस.
ह्ं तुमचाशी बोलून लय